हॅलो
हो का काय करताय मज येत ना सर्व
हम्म
हम थोड बाईक
वर
ह काय करतो शाळेत जाता तुम्ही मुलं वगैरे
आहे ना आहे ना
पाऊस वगैरे झाला का तिकडे
हो झालं पण आज काही पाोच नाही तुमच्याकडे...
आमच्याकडे झाला काल खूप..
नाही आमच्याकडे तर नाही झालं काल झाला थोडाफार पण आज काहीच नाही झाला... हम्म...
हम्... जेवण झालं हो जेवण झालं...
तुम्ही कुठल्या बर...
संपवायच आहे... ह त्याला आवाज आला का जास्त ये... मी ये ना त मला रेसिपी सांगते हा आणि कोणती रेस... ऐकायची तुम्हाला मग सांजा कस बनवायच... सहा ऐकमम.. तर मी कसं बनवते आपला रवा राहतो झाड बारीक ना तर झाड घ्यायच.... जाड रव्याने सांजा खूप छान होता... मग त्याच्यानंतर तो भाजून घ्या स मस्त पैकी... भाजल्यानंतर मग कांदा वगैरे चिरून हिरवी मिरची कोथंबीर कडीपत्ता सर्व टाकय.... त्याच्यानंतर मग मस्त... ह तो भाजलेला रावा काढून घ्यायचा... तेल टाकायचं कांदादमस्त फ्राय करून घ्यायचा असं ब्राऊन कलरच होईपर्यंत... त्याच्यानंतर मग मस्त पैकी अ मिरच्या जिरे मोहरी कढीपत्ता... आपल्याला पा एढ वाटलंय टोमॅटो टाकू शकतो आपण बटाटे पण टाकू शकतो... त्याच्यात.. मस्त ते सगळं फोडणी देऊन त्याच्यामध्ये मग जेवढा रवा असेल त्याच्यान... त्याच्यानंतर आपण... पाणी घ्यायचं मग एक आंब्या. पाण्याला आपला एक वाटी रावा लागतो... त्याला उकळी आली का तो भाजलेला रवा त्याच्यात टाकायचा... आणि मस्त.. का क अं होऊन जातो इतकं छान होऊन जातो फुलतो पण छान भाजल्यानंतर... मस्त पैकी होऊन जात तर खायला पण... छान लागतो तर टेस्टी लागतो... वाटल्याचा हळदीचा पिवळा लागत असेल तर आपण हळ टाकायची आपल्याला जर साधा बिनहाळदि च.. करायचा तर मग ह टाकायची नाही... तो साधा करायचा हा.. त्याच्यामध्ये छान वाटत आणि त्याच्यानंतर मग... मस्त आहे की खाऊन घ्यायचा आणि त्याच्याक... नंतर परत एक कारल्याची रेसिपी सांगते तुम्हाला कारला.. कारल उकडून घ्यायचं मस्त पैकी... छानपैकी उकडून घेतलं कि चांगलं पिळून घ्यायच... पिळून घेतल्यानंतर मग... अम त्याच्यामध्ये अ म्हणजे मीठ टाकून आणि उकडायचं ते... कारण मीठ टाकून उकडल्यानंतर त्यातला कडवटपणा सर्व निघून जाते... मग चांगलं पिळून घेतल्यानंतर तेल तेला मध्ये मग जिरे मोहरी.. लसूण वगैरे टाकला का ते जे कारले राहताना ते त्याला ते परतून घ्यायचे मस्त पैकी.... परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये. डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याच कूट टाकून परत फ्राय करायचं.... जोपर्यंत फ्राय करायचा तोपर्यंत तेल कारल्यातून असं फेसाळत नाही ना तोपर्यंत फ्रायच करीत राहायचं... थाय झाल्यानंतर मग ते एकदम छान मस्त कारलं लागत त्यात आणि कडू त लागतच नई, अजिबात कडू लाग
हम्म
ला असं आंबट अ गोड खाऊ वाटलं, थोडा गोळ पण टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये शक्यतो गुळ पण टाकायची गरज नाही आहे, रेसिपी अशी केल्यानंतर छान लागून जातो तो एकदम मस्त होऊन जातो, अस खाऊन घ्यायच. बाकी अजून कसली रेसिपी
उम्म टमॅट्याची चटणी
टामॅट्याची चटणी, टोमॅट्याच्या चटणीचे पण प्रकार असतात, टोमाट्याची चट कच्च्या टमाट्याची चटणी अ हिरव्या मिरची मध्ये खूप छान लागते. बारीक चिरायचे एकदम बारीक आणि त्याच्यानंतर हिर हिरवी मिरची, लसूण असे
शेंगदाणे
अ दळून घ्यायचे आणि ते टमाटे अ टाकल्यानंतर त्याची हिरवी मिरची, कोथंबीर अ शेंगदाण्याच कोट त्याच्यान ते अ हिरव्या तंबाट्या असतात ते फ्राय करायचे. आणि नुसते वाफेवर होऊन देय त्यात पाण्याचा वापर नाही करायचा, खूप सुंदर लागते ते आणि लाल तंबाट्याची चटणी त्याच्यात बारीक चिरायची आणि कांदा टाकायचा, कांदा परतून घ्यायचा त्याच्यानंतर तंबाटे अ टाखायचे आणि त्यात ये ना थोडीशी साखर किंवा गुळ, साखरीपेक्षा गुळ टाकायच. कारण साखर हे शरीराला हानिकारक अस म्हणून गुळाचा वापर करायचा. गुळाचा वापर केल्यानंतर मंग ती तांबाट्याची छान चटणी लागते ती मस्त छान छान छान रेसिपी राहता, केल्या का खायला भेटता अ जे हॉटेलच खात ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. जे घरगुती बनवतो आपण ते छान असत, घरगुती बनवल्यानंतर आपण हॉटेलला गेल्या अ एवढस खातो
तेच आपण डबल खातो, उ
च कारण घरी मल अ एक आपण घरची जी राहती. ते अ पावभाजी जरी केली त घरी आपण सहा सात पाव खातो एक वेळेस आणि तशीच ती हॉटेलला जर खाली त अवघी दोन पाव खाल्ले, तरी आपलं पोट भरून जात. अस त्याच्यामुळ ते एक छान लागते घरी री बनवलेले सगळच रेसिपी छान असता, घरीच शक्यतो मुलालना घरी बनून देणे आपण पण घरी खाणे. शरीराला सर्वच हानिकारक राहतो, हॉटेलचा हॉटेलमधि काय वापरल्या असत विनेगर जास् त वापरले असतं, हे पदार्थ जास् त वापरल्या जातं त्यामुळे शरीराला ते सगळंच हानिकारक असतं. त्याच्यामुळ काय म हॉटेलचं ये ते खाण्यापेक्षा घरीच रेसिपी बनवून खाल्ली आणि आता युट्यूप वगैरे सर्व असल्यामुळे रेसिप्या युट्यूप पर सर्च केला तरी अ घरी बनवता येत. जे जे घरचे अवेलेबल असल त्याच्यामध्ये पण छान सगळं तयार होऊन जात. स म तेच चांगलं बनवू खाल्लेलं बरं असत. अस हा हा हा हा मानेच केला असेल नाही मामी ला आला असल कार्याच ॲप ये सम नाही भर तरीला तिथे दहा मिनिट काय म्हटली तु दहा मिनिट बोलायला किती वेळ जातो असं बोलले ती मिंट ब त कॉल करायची गोष्ट सांग वाचून हळू हळू एवढं वाच हो. कर कनेक्ट.
दहा.